बोलकीि हा बोलकीि
हा काय करायलास
काय नाही बघ बसलोय
बरं कुठे घेल तस मग
मी होय मालवण ट्रिप करून आलो बघ
हॅलो
हां बोलखे
कुठं गेल तेच म्हटलं
मालवण ट्रीिप करून आलो कोकण हम् मग ट्रिप छान झाली खरच छान झाली मैत्रिणींना सगळ्या घेऊन जायला पाहिजे होत
नेक्स्ट टाइम जाऊया आपण मग काय काय बघितलेस
प्रवास एक नबर गाडी ठरवलेली गाडी फॅमिली असं मिळून गेलेलो आम्ही
होय तुझी फॅमिली पण सगळे
होय माझी फॅमिली आम्ही चौघं ते तिघं होते
हा हा
हम्म अचानकच ठरवलं नाही अचानक गेलेलो किती तीन दिवस गेलेलो की शुक्रवारी स काळी ल उकर निघालेलो इतना ते ह्याच मंदिर केलं मध्ये आहे वै रस्त्यात रामलिंग मंदिर म्हणून
हा हा
हम् ते करून परत तसच पुढं ह्याला गेलो आजरा आजारात ना इंद्रायण तांदूळ खूप छान मिळाले इंद्रायं तांदूळ घेत म काजू घेतले तिथले तथथन पुढं परत तसंच कोकणात त तरी बारा एक वाजलेला बाई मालवणला जायला ह् मग तिथन जाऊन रूम बुक करून बीच ऐड रूम पाहिजे होते मला
होय
हम्म बीच साईड रूम घेऊन जेवण वगैरे करून प्रथमग संध्याकाळी सिंधुदुर्ग किल्ला बघायला गेलो
हा छान आहे ना तिथलं पण मी पण जाऊन आल एकदा
तू अस बरोबर गेलेलीस ना
हा मी आमची फॅमिली बहिणीची फॅमिली होती ग हम्
नाही छान झाला प्रवास पण छान झाला छान वाटला ह्यांच्याबरोबर जाऊन पण जरा असं मैत्रिण मैत्रिणी असल्यानंतर ते वेगळं पडतं फॅमिली असली की कसं त्यांची फॅमिली त्यांच ते आमची फॅमिली आमच आम्ही हम् एकदम छान झाला प्रवास पर बीचवर सकाळी सहा वाजल्यापासून त्या समुद्रात खेळायला गेलेल
हा
दिवसात ना पाच पाच सहा सहा वेळा समुद्रात जाऊन आलं तर इच्छा पूर्ण झाली अजून
हो त्याग तस लागेल लोकणी आपण प्रवासाला असं समुद्र साईड ला ते नस बीच वर त्यां मक वाट मग मागा ला तिथंच छान एन्जॉय करतोय ना
कारण आदल्या दिवशी कस झालं तला काय करायला मिळालं नाही ग मैत्रिणीला म तिचं जरा अस मूड ऑफ झाल्यासारखं झा तिला ह्याच्यावर बीचवरच जायचं होतं हाास बीच साठी घेऊन गेल ति त आ म्हाला ते आता चार वर्ष झालं मागं लागलेली जाऊ आपण जाऊ पण
हा. हा.
हम्म. आम्ही काय? आमच आम्ही जायचं म्हणत होतो, मग त्यांनी पण चालल्यात, म्हणून म्हटलं तिकडं जावू तर तिकडं जाऊन येऊया.
होय चालतय, की आणि जरा आता सुट्ट्या हाय त्यामुळं
सुट्या आहेत, परत बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स बघूनच अचानकच ठरवलं. कारण परत बाकी राहिलं की, राहतय हम्म आणि नेमकं आम्ही जाऊन आलो बरच झाल. म्हातारीची चूळ आता बंद झाल्या.
होय काय?
काल पासन, वरण हे आलंय ऑक्टोंबर सविस ऑक ऑक्टोंबरपर्यंत काय तर बंद आहे.
अरे बापरे एवढे दिवस?
होय पावसाळा
हा मधे काहीतरी वादळ पण आलत ना तिथं म्हणत होतं हे
वादळ पण आलत आमचं समुद्रातलं पण प्रवास एक नंबर झाला. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलतो ह्यांना जरा उलटी बिलटी झाली नाहीतर बाकीच सगळ एक नंबर प्रवास.
हं हं झालं गेल्यासारखं
गेल्या सारखं नाही सगळं मिळालं आता तेच काल बंद झालंय म्हणून बघितल्यानंतर म्हणलं काय खरं नाही आपण जाऊन आलो बरं झालं कारण ते रिलवर बघून सगळ्यांना तिथं जायचं होतं ना.
हां होय.
रिल बघूनच पोरी नाहीतर ती मैत्रीण कसं ती गोव्याला जातो म्हणून लागलेली म तिला म्हणलं नाही गोव्याला काय परत न जावा तुम्ही हिकडं जाऊन या
होय.
हं ती पुढच्या महिन्यात जाणारं म्हणली, गोव्याला परत मालवण मं ध्ये ते सिंधुदुर्ग किल्ला, राज कोट, परत ते शिवाजी महाराजांची उंच मूर्ती बसवल्या बघ
नाही ग! काय एवढ मला माहित नाही?
नवीनच झालंय बहुतेक
होय चांगलाय
होय एक नंबर आहे उंचाश ये मुर्ती फोटोज् तुला परत पाठवतो केक काढलेले आहेत.
हं हं
हं
त्याच म्हटलंय कुठं गायब झाल्या काय म्ह कुठ
अग अचानकच ठरलं म्हण जास्त कॉलवरर पण काही बोलणं झालं नाही अचानक असं सु उटलो ना असंच म्हटलं चला तर चला तरी तिथ वर गेला बरोब ब अर्ध्यात गेल्यानंतर मै्र मुलगे आहे ना ती ना म्हणले अ कुठ जायचं काका इकड जाऊया का इकडे जाऊया म्हे गोवा म्हणली तर तेवढंच पडतंय थोडं ांतर जास्त आहे इकडं म्हणली त इिकडं पडतय तुला कुठं जायचंय त्या मालवण पण गोवा पण दोन्ही ठिकाणी जायचंय
ह ह ह ह खरं तुमचं फक्त मालवणचच ट्रीप झाली ना
हा मालवण तारकर्ली बीच हे पूर्ण बघून आलं
आ तिकड
हम्म बाकी सगळ्या ते बनाना राईड ते ते सगळं केलं दुसऱ्या दिव पलिंग करायच होत नाही करायच होत मुग खर ते वातावरण नव्हतं ना पाऊस पडालता विजा चमकत होत्या
अच्छा
त्यामु ते कॅन्सल केलं आणि नुकतंच आम्ही आज समुद्रात जाऊन बघून आलो मग तो त दोन तसाचा प्रवास झालेला मग परत आणि आत त्याला कसं ते करायला अडीच किलोमीटर आत जायला लागते अडीच ते तीन
होय होय आम्ही गेलतो ना लास्ट टाइम एकदा त्यावेळेस मग ख लगावी तेव्हा कसं वेद पण चांगलं होत आणि म् मध्ये गेल तो
हम्म नाही आम्हाला जव होत की नाही जजवाला म्हण की क तुम्ही जर नोव्हेंबर डिसेंबरला आला असता ना ह्याच ट्रिपला तर तुम्हाला ते डॉल्फिन मासेल संपूर्ण सगळा व्ह्यू बघायला मिळाला असता
अगं आम्ही गेलतो का नाही त्यावेेळेस मार्च महिन्यात आम्ही डॉल्फिन मासासाठी ते विजय दुर्ग हायबग किल्ला तिकडं तिकडं गेलो डॉल्फिन मसा बघायला खरं डॉल्फिन मासा एवढं प्रवास केलो तास दोन तास आम्ही होतो झाजे त्या खरं अजिबबाडलफन म असं कुठ ते बघायला मिळाल नाही आम्हाला त्याच्यासाठी आम्ही गेलतो खर तोच नाही भेटला
हम् आमचं पण तसच झालं हम्म आमचं म्हणजे कसं ते डॉल्फिन मसतात त्यां आणि ते साडेचार हजार रुपयाचे पॅकेज असते त घेऊन गेलेलो आम्ही सगळ बघण्यासाठीण नेम का त्यावेेळेस डॉल्फिन मासे ते म्हटले नाहीयेत नाही येत म्हटल्यानंतर का आपण तर त्यांना काय ते काय त्यांच्या हातात काय थडीच हम्म प म्हटलं काय असेल ते असेल निदा हे आल हे तर बघून जाऊया हम् ते मुलींना बघायचं होतं कोकण म्हणून म्हणलं अचानकच असं काय ठरवलं नाही काय नाही हिकडं जायचं तिकडं जायचं अचानक उठलोय ना अचानक जाऊन आलोय खरं छान झालं तेवढ्या ह्याच्यात कारण परत एक चार दिवस पुढं घालवत होतो तर मग परत काही हे सगळंच बघायला मिळालं नसतं ते निुती बीच वगैरे काहीच नाही सगळंच त्यांनी बंद केलं आता हम् समुद्रातले सगळे म्हणजे वातावरण खराब आहे त्यामुळे समुद्रातलं सगळंच बंद करून शगलं बघायचं नेक्स्ट टाम कधी जायला मिळत नेक्स्ट टाइम दुसरीकडे जायचं आपण फ्रेंड फ्रेंड जायचं
च सगळ्यात जायचं तेव्हा
सगळ्या मिळूनच झाले हम्म
पद्मा पण काही गेले नाही ना तिकड मालवंत साईडला
होय ती पण गेली नाही का तिला पण काय जायला मिळालं नाही तिला कुठं आता त्या मुलग्यामुळे मुलगा लहाना त्यामुळे
हम्म तेच क नेक्स्ट टाइम आता आपण सगळ्या झोड
हम्म येताना आंबे आंबे पण छान मिळाले
छड जणन होतेय का
आठशे हजार रुपये सांगितले द आम्हीठशे रुपयां मागित ल्यावरून म्हणत म्हणत आठशे न थोडे दोन दिवसानंतर यायचे घेतले आमच्यापेक्षा आम ड्रायव्हरने जास्त खरेदी केली
ब जनरली म्हणजे आपण पॅसेंजर खरेदी
हा हा आम्ही तीन तीन डझन घेतले मी आणि त्या मैत्रिणीन तर त्यांन चार डझन घेतले
हम्म
हम् त्यामुळं कस चालं त्यांना म्हणजे आंबेच छान होते बघितल्यानंतर कि नाही सुमन बाकी प्रवास एक एक नंबर
हम्म हम्म
एक हम् ना काय बाकी काय हनाच थोडासा त्रास झाला जाताना परत येताना काही नाही येताना काही जास्त त्रास नाही एकच नंबर नेक्स्ट टाईम आपली ट्रीप जाऊया की, आपण
व्हय.
नेक्स्ट टाइम सगळे मिळून जाऊ.
हम्म आणि आपण कस करू? त्यावेळेस मुलांच एक्झाम तेन बघू आणि डिसेंबर, जानेवारीलाच जाऊ अस.
सगळी.
हा तेच की, चालेल मग बाकी सगळं ठीक आहे ना!
निवांत हाय बघ, निवांत, हा चालतय.